हां.
काय चाललंय?
काय नाही बोला की काय काय आज बऱ्याच दिवसांनी फोन केला?
होय होय म्हंटलं आज जरा कार्लेची रेसिपी म्हटल सांगावी तुम्हाला.
हो ते आम्ही लक्षात आलं तुमचा फोन आलो ना म्हटलं आज रेसिपी कुठली तर आप
हा मग आता कसं होतंय कारलं कसं कडू असल्यामुळ कोण खायला नाही म्हणतात.
बरोबर
आणि आता कसं शुगरच्या लोकांना कसं शुगर असल्यामुळं कारलं हे खा खा खाणं गरजेचंच आहे. त्यामुळं मग ते कारलं बघितलं की घरात मग हे होत नको होतं मग त्यामुळे म्हंटल त्यांना पण आवडेल अशा प्रकारे एखादी रेसिपी करावी कारल्याची. मग मी आज पहिल्यांदाच ट्राय ट्राय केलाय मग छान झाली. म्हटलं तुम्हाला सांगावं अं पहिला आपण हा कारल घ्यायचं आणि कारलं एक चार कारली घ्यायची छोटी छोटी छोट्या करायची आणि ती वरण धून घ्यायची आणि मधून चार फोडी करायच्या.
बर
नक्की छोटी घ्यांयची आणि मधूंन चार फोडी करांयच्या आणि आली बी हे सगळं काढायचं थोडं सं गरमं पाणी घ्यायचं त्यांच्यामध्ये मीठ टाकायचं थोडी हळंद टाकांयची आणि त्यांच्यामध्ये ते कारलं सोडूंन द्यायचं एक अर्धा तांस तरं ते कारलं तरं मिठांत भिजतं ठेवायचं
बरोबर
म्हणजे त्यांचा कडवटंपणा निघूंन जातो पाण्यांत उतरतो पूर्ण आणि मंग त्यांच्या आपल्या स संण करायचं असं मं त्यांच्या आपणं कायं करायचं सांगते ना आपल्या शेंगदाणे आहेतं नां ते खरपूंस भाजूंन घ्यायचे
शेंगदांणे
हां शेंगदांणे खरपूंर भाजूंन घ्यायचे थोडंसं खोबरं घ्यायचं थोडंसं ते पणं खिसायचं जरां असं आणि खिसूंन तेही भाजूंन घ्यायचं
अच्छा
आणि त्यांच्यामध्ये परंत थोडंसं आपल्यांला करांयचं कूंट
बरं
कां कांरळ भाजूंन त्यांचं हे करायचं अं बारीक करायचं ते आणि त्याचं थोडंस कूंट करायचं कूंट परंत तिखंट थोडंसं मीठ एक एक चमचा घ्यांयचा एक चमचा हां एक चमचा तिखंट घ्यायचं आणि अर्धा चमचा मीठ घ्यायचं हां आणि थोडंसं आपलं अं चिंच असते ती गरमं पाण्यांत थोडीशी एक दोन तीनं चिंच अं गरमं पाण्यांत हे करायचं भिजतं ठेवांयची आणि ती हातांने आपणं करूं घ्यायचं आणि त्याचं ते पाणी आहे चिंचच ते परंत अं हां मंग तो कोळं आहे की ते ज्यांवेळी आपणं शेंगदांणे भाजूंन ते बारीक करतो खोबरं किंवा शेंगदाणे खोबरं शेंगदाणे बारीक करूंन घ्यायचं त्यांच्यामध्ये तिखंट मीठ हळंद हे घालूंन आणि करांयच कूंट घालायचं त्यांच्यामध्ये आणि हे आपलं ह्यांचं पाणी कोळं त्यांच्यामध्ये ओतांयचं
बरं
आणि थोडंसं तेल घालायचं आणि ते सगळं एकत्रं करायचं
बरं
मंग हे एकत्रं करतांना अं कसं होतंय
तिथं मी सगळं घेतलेलं सगळं डिझॉल्व एकत्रं करूंन त्यांच्यात मिक्सिंग करायचं कां
हां मिक्सिंग करायचं पणं कायं करायचं त्यांच्यामध्ये अगदींच थोडांसा गुंळ किसूंन घालांयचा
गुंळयां
हां हां गुळ खिसून घालायचं म्हणजे आंबट गोड तिखट असं ते कारलं लागतं.
बरं पण ते नाही म्हणत ते कारल्याचा कडूपणा जात नाही का मग त्याच्यातला?
जाणार ना तुम्ही आता मिठामध्ये ते भिजत घातलेय ना त्याच्यामुळे ते कमी होतं कारल्याचा कडूपणा.
म्हणजे ब अ हे कडवड पणा कमी होत मिठात घ
हो हो हो होत होत आणि अप पण कसं त्याच्यात थोडंसं गुळ हे सगळं घातल्यामुळ आंबट गोड असल आणि तिखट असं सगळं एकत्र हे झाल्यामुळे आणखीन ते मग चवीला खूप वेगळंच लागतं ते.
बरोबर बरोबर.
आणि असं म्हणजे कोण क कारल खात नाही ना. मग त्यामुळ ते जर आंबट गोड असं असल्यामुळ सगळी खायला हे करतात लहान मुलं सुद्धा मग खायला घेतात ते. मग ते परत सगळ मिश्रण एकत्र करायच आणि हे आपण पाण्यात ठेवलेलं अ कारलंय ते मग असं बाहेर काढायचं जरा अस पुसून घ्यायचं आपण जरासं नितळून घ्यायचं. हा मिठाच्या पाण्यात घालायचं आणि ते नितळून थोडस पा अर्धा तास ठेवायचं हा. मग ते काढलं की त्याच्यात ते आपण अ ते सारण सगळं भर भरून घ्यायचं.
त्या त्या ह्याच्यामध्ये अ कारल्यामध्ये मग त्या कारल्याच्या आत बिया वगैरे असत धुतले की.
नाही तेच ते क्लीन केलेलं असतं ना आपण क्लीन करूनच ते पाण्यात टाकलेलं असत.
करून च मग ते ह्याच्यात ठेव
हा हा पाण्यात टाकलेले असतात मग ते हे करून त्याच्यात सारण भरायचं आणि म एका पातेल्यात थोडस तेल घ्यायच आणि त्याच्यामध्ये अ आपले हे कारली सोडून द्यायची.
बरं बरं बरं तेल म्हणजे ते फ्राय करायचं का?
नाही फ्राय नाही करायच आपलं नेहमी घरगुती जस आमटीला याला वापरतो तस एक पळी थोडसा पळी तेल घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये हे कारल हा.
पाणी सोडायच का?
हा पाणी थोडस सोडायचं अगदी खाली लागू नाही म्हणून सोडायचं. आणि वरती परत ताट ठेवायचं ताटावरती पाणी पाणी ठेवायचं म्हणजे त्याची बाफे ना ते खाली कार कारल शिजून निघते.
बरं बरं बरं
छान होते तुम्ही करून बघा म्हणजे तुम्ही एकदा केलं की तुम्हाला पण आवडेल.
बरं बरं आणि त्यात वेगवेगळ्या कारल्याचा आणि कुठल्या कुठल्या रेसिपी आहेत?
कारल्यामध्ये मग तुम्हाला नुसतं जर हे करायचं म्हंटलं नुसतं कारला तर खायचंय म्हणजे बाकी न हे करतात तर त्या कारल्याला तिखट हे म उभे हे काप करून घ्यायचे पातळ पातळ त्याला थोडस मीठ लावायचं हळद लावायची आणि थोडस लिंबू पिळायचं आणि हे काय करायचं की आपण तेलात तेलामध्ये तसेच काप छोटे छोटे टाकून ते फ्राय करून घ्यायचे.
केलात फ्रा केल्यानंतर तर त्या म्हणजे मी काय म्हणतोय मला ते करन्सी लागेल पण त्याच्याबरोबर कडवटपणा कमी होणार का त्याचा?
होणार की थोडस आपण हे लावलेलं असे ना मीठ आणि हे लावलेलं असेल लिंबू जरा लावलेला असतोय त्यामध्ये असं क्रंची असं होते ते आणि म अस ते तुम्ही जेवताना आपलं खायला घेतलं तरी चालते मग
म्हणजे एक्स्ट्रा त्याला काय न लावता घाललं तरी चालत आणि ते कारल्याची भजी कसली करतात भजी कशी करतात कारल्याची?
भजी नाहीत कारल्याची करत कारल्याचं लोणचं करतात बघा
हा कारल्याचं लोनचं भजी नाही आहे. लोनचं लोनचं ते लोनचं कसं करतात?
ते पण लोणचं कसं करायचं कारल स्वच्छ धुवून घ्यायचं आणि चिरायच चिरून फोडी तशाच ठेवायच्या जरा उन्हात ठेवायच्या त्या मग तेश जर अशा हा वाळ्यागत होतात थोड्याश्या उन्हामध्ये ठेवल्या होती एक आज म्हणजे एक एक दिवसभर अशा थोडस मीठ हळद लावून ते उन्हालात लावायच्या.
बरं.
छोटे छोटे काप करून असे गोल गोल जरी केले तरी चालतात किंवा असे छोटे छोटे काप केले तरी चालतात मग ते उन्हाला लावलं कि म आपल्या घरातलाच मसाला घ्यायचा थोडस हे घ्यायच मिरे घ्यायचे एक चार चार मिरे परत हे दालचिनी परत थोडीशी लवंग परत हो हे घ्यायचं बडीशेप घ्यायची
बघा मिरे, मिरे, डलचिनी, लवंग
हा. बडीशेप डालची म्हणजे कसं लवंग नाही की नाही लवंग जास्त घ्यायची नाही लवंग आपली एकशी वाजाला पुरेल एवढीच हा मिरे जास्त घ्यायचे हा मिरे पासा घ्यायचे दालचिनी हो की पण मिरेच जरा चांगली लागते मग मिरे परत हे घ्यायचं दालचिनी घ्यायची
बरं मग हचं काय वाटण करायचं काय म्हणजे?
नाही मी रे कसं. गरम मिरे मिक्सरला हे करायचं वाटण करायचं मिरे दालचिनी तुम्हाला सांगते अ जिरे धन. हा आणि हे घ्यायचं आपलं बडिशोब थोडेसे घ्यायचे
बरोबर.
आणि हे सगळं मिक्सरला बारीक करायचं आणि थोड मेथी आपण घ्याय मेथी जास्त घ्यायची नाही कडवट असते म्हणून अगदी चार पाच असे दणे मेथीचे घ्यायचे आणि हे सगळं मिश्रण झाल की थोड म्हणजे आता आपल्याला कस कारल तेलात पूर्ण बुडावं म्हणून हम्म एक फुलपात्रभर तेल घ्यायचं.
फुलपात्र भरून तेल घ्यायचं.
हा तेल. ते पण गरम करून घ्यायचं. गरम गरम झाले की, थंड होईपर्यंत ठेवायचं. आणि ह्या कारल्याम ध्ये हे सगळं मिश्रण घालायच. आता तुम्हाला जर अ तिखट पाहिजे असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही बुक्का घालू शकता. जर तुम्हाला पिवळच हवी असेल. म्हणजे हा. आणि जर तुम्हाला पिवळ नुस असं पिवळ अस पाहिजेल. तर नुसं तुम्ही हळद घालू शकता.
हळद घालू शकतो. बरं.
ह हळद घालायची आणि बुक्क जर लालसर पाहिजे असेल, तर मग जरासं बुक्का घालायचं. त का तर कलर येतो लाल सर म्हणून.
बरं.
आणि थोडस त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा पण घालायचा. बारीकी हे करून. लसूण अक्का लसूण पूर्ण टाकायचा असं. तेलातच.
म्हणजे त्या तेलात फ्राय करायचा. त्या ल लसुणाचा फ्राय करायचा.
हो हो म्हणजे तेलात टाकून. परत ते सगळं कारल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं.
नव्हे आता तुम्ही ते आलं लसून ते सगळं ते फ्राय करून घ्यायचं ना?
हा फ्राय करून घ्यायच.
बरं आणि परत ते मिक्स करून, परत त्या ह्याच्यामध्ये टाकायचं काय?
फ्राय म्हणजे पूर्ण फ्राय नाही. असं तुम्ही कच्चच जरी ते ह्याच ह्याच्यात केलं ना, तरी चालते.
तसं काय?
फक्त असं गरम तेलात का टाकायचं? की तेवढंच जरा असं असं हे होतं. म्हणजे खराब होत नाही लवकर.
हा हां म्हणजे ते म्हणजे बऱ्यापैकी टेम्परेचर त्याच असावं असं. म्हणजे खराब होणी परत.
हो हो हो. आणि परत ते मग ते कारल्याला हे करून, कारल्यामध्ये ते वतून सगळं हे करायचं. अन दोन तीन दिवस म्हणजे थोडंस तुम्हाला जरा संबट लागावं म्हणून, थोडस लिंबूचा रस पण पिळायचा त्याच्यामध्ये. आणि थोडीसे, हा. थोडस वरण परत एक चमचा टीस्पून असत तो. जरा सा खर घालायची. आणि ते मग दोन तीन दिवस असं, मुरत ठेवायचं ते लोणचं. आणि परत तुम्ही खायला खायला घेऊ शकता मग.
चालेल चालेल चालेल चालेल.
छान होत ते पण. चालेल चालेल. करून बघा.
हो हो. नक्की नक्की.
चालत चालतं.